ह
हॅलो बोल की
बर की घुटा आहेस
आहेय का मर आहे
रोहन बोलतेस ना तू हलो हॅलो
एक मिनिट एक मिनटं हॅलो
हा रोहन बोलतेस ना तू हॅलो
जेवलास का नाहीस
होय रोज जेवतोच मी दुपारचा तो जेवतोस की नाही
होते आता जरा ते काय माहिती ते काजू काजू शेक प्या लावले
हा पैसे पगारला वाढला वाटत
हम्म
पैसा ठीक झालाय खल शे चालाय
डायट चालू केलाय आता रनिंग बिनिंग असते ना सकाळची त्यामु त्याराला लागते मला ती
बरोबर आहे तर देखील जोरात
जोरात, स्पीड म्हणजे काय विमान मागं पड पडते मी पळाय लागल्याव
विमान बघाय माग पडते वा! चांगला आहे की, मग अ हुसेन बॉल्ट नंतर तूच की.
होय मीच की, पण मला घेईना झालेत रे इंडियाकडनं.
इंडियाकडनं घेईना झालेत काय?
नाही तर काय, मेडल मेडल ढीग आणले असते. ते सायकलच्या मागं पळून पळून सवय झाल्या रे.
हा हा. ते फोमचं कट कटिंग करून लावायचं, कटिंग करून आणू काय मी ते कटआउट तुला गळ्यात घालायला?
हम्म. फोमचं नको गोल्डचं केला बरं होईल मेडल बारकं कर, खरं गोल्डचच कर. सोन्याचं केलास की जरा बर होईल ते, मला फ्युचरला बरं पडेल.
हा आहे की ते गल्लीच्या सोन्या म्हणून आहे एक दोन वर्ग त्याचा घेऊन ते. नाही हे दुकान आहे की सोन
ते जणक
कुठयच मग कामावर.
हम्म
सुट्टी नाही आज.
हम्म आज कुठली अर आम्ही बिहारी आहे. आम्ही कामगार नाही.
बरोबर आहे बिहारीचा मग बिहारी सोमवार सुट्टी असणार.
व्हय उद्याच की तुला आहे का नाही?
ह आम्ही बिहारांच्या याेत जातोय जरा म्हणजे कसं. लाईट नमच्याच सात ला नाही घत आठला जात ते.
आम्ही नऊला जातो रे इथन नवला जातोय आम्ही.
हो घर लय लांब
त्यात आणि कस्टमर असलं कि, अवघड सगळं थांबायचं.
ते तर काय हायच.
करायचं आणि जायचं, तुमचं कसं काय कामधंदा काय चालाय का नाही का निवांत आहे.
सुरुवात नाही आज सुरुवात नाही साडेचार वाजाल.
व्हय.
अजून एक कस्टमर असं विचारला नाही रेड मधलं रे म्हणलेला नाही अजून कोण.
हम्म हम्
अर कस होत माझ पगार कसा द्यायचा काय महिना मला.
मार्केटिंग करायला ह की पाहिजे
काय मार्केटिंग पा पा पावसात काय पण कर. मार्केटिंग कर नाही काय पण त्या धंदा होतच नाही.
नसतेच तवा.
पावसा म्हणलं कि शांत होते.
आमचं पण शांतच आहे सोडं दोन दिवस बसूनच आहे.
तुमचं किरकोळतरी असते.
किरकोळ काय
आता नऊ हजारचा सहा हजार दिला आहे म बरा.
का शेवडा कमी का?
काम नाहीत
त्याचा काय संबंध नाही बाबा. ज म्हणायचं मग मग कामा नाहीणून सुट्ट्या घेतो की म्हणा मग दुसरीकडे जातो म्हणाय सेंट
नाही करताय तसं ते.
करतंय
अ मध्ये म मागच्या पावसात केला अस त्याने.
नाही नाही आता करूनच म्हणा मला लग्न झाली कामात त्याच बघायला लागते म्हणून. पोरग झालीय मला दिवस. पाचशे खर्च म्हण फक्त पोरग्याचा आजारी पडते म्हण सारख. झालं कारण अस म्हणल मी प त्याला जाण म्हणायचं मला पन्नास हजार पाहिला जाता ते दवाखान्यात खर्च आलाय उघं सांगायचं.
काय बोलून.
आधी देेतस म्हणाव नऊ त्यात आणि काय कमी द्याला लागलायस तुझं होऊ देल. नाही येऊ दे मग वीस दिवस सुट्ट्या दे की म्हणा आम्हाला दहा दिवस कामाला येतो मग.
हम्म काल तसं वाटत ना मला एक वेळ सुट्टी घेऊन बसलो असं खरं बरं झालं असतं
काल कायातर काय घरात बसून पण व्हायचं की वळेला एक तास जाे मी नको वाटते
हम्म कायच झा द व पोरगा असते द व पोरगा असते की द व
पर घासल्या जाते सोड उद्या काय दव्या काय कठ जाय
आता बघ्या पर कत्र सांगेली काल शनिवारी बायको लग्ना घेऊन जायचं होतं गेलेला नाही बोम बॉम् सगळी
मग सोडून की माहे्या लाव द्या
अ जाईच नाही काय सांगा मग मग परवा किती जा जा जा म्हणून मागा लाग लो सकाळी गेल्या आणि संध्याकाल्या
सांगायचं बायकोला मी दारू बिन आहे तुला सोडतो माहेरला आपण जाऊ फिरायला
एकऐ का आमचा नसे बघडा काय
आता म्हणाला पोरगं झालेय पावसा पाण्यात कुठे काम करतील जाऊ मा्याला जरा सुकानें राहला तुझी काळजी म्हणायचं माझं काय नाही म्हणायचं यात.
होय माझं का नाही तुझ्यासाठीच सगळं चालले.
तुझ्यासाठीच म्हणा जरा गोड बोलायचं काहीतरी पदार्थाचा गोड चांगला पिझ्झा बीजा. द्यायचं पाठवुंन चार दिवस युनकों म्हणायचं.
सोमवारी एकदां जायंला पाहिेजे आपणं मध्यें गेलतो तसं राधानगरीला गेलतो
म्हणूनचं म्हणालोयं जावुयां कुठं तरी खरं काढणारं आहे. ये तुलां फोन येणारं ढिगभर यांऊं त्यांऊ पोरघ रडालंय याऊंन त्याऊंन
बघुयां आतां कायं सकाळीं बघतो त्यांला चलं म्हणतो कुठं तरं जाऊंन येऊंयां नुस्तं फिरूंन तरं येऊंयां दुपांरी नाहीं सकाळीं जाऊंन येतों मंग दहा च्यां अरे आपणं जाऊयाच रे पहिला मी तिला तरं आणतो जावूंन फिरवूंन
चालतें चालतें
तरं बघतो कायं म्हणत्यांत
खरं तू दोन ला उठू नकोसं सकाळीं म्हण दोन लां फिरूंन आणशील तिलां अरे म्हणशील चलकी सकाळीं झाल्यां
तरी तुम्हीं सोमवारची किती वाजंतां अंघोळ करतों माहित्या का ए चार वाजतां अंघोळ करतों
कितीला करतेस हॅलो. सोमवारी कितीला अंघोळ करतेस चार ला
चार ला चार ला
पार्टी करतो का विचारत आमच्या इथे मॅडम
पार्टीचच की
खावा बिस्किटं चारला उठतो दुपारचा त्यो माझी पण काय तीवडता एवढी नाही सोड एक लाखात होत्या माझी
तसं नाही उठतोय रे खरं ते खेळत बसल्यामुळे ते नको वाटतय.
किती ला उठतोयस दोन ला
दोन ला कुठ साडेबारा एकला साडेबारा ला होय
काल मॅच बघत होतास फ्रान्सची
नाही नाही कुठली बघू
अरे भांडणं ढीग खुळ्या भांडण कमी डब्ल्यू डब्ल्यू जास्त सोळा फॉल गेल्यात एक पण कार्ड दिलं नाही. फ्रांन्स चे तीन प्लेयर मोडाय पाहिजे ते डेमंबेले एमबा पी म्हंणजे पुढच्या मॅचेसला जरा बरं पडलं असत.
हम्म अर्जेंटिनाच्या आपल्याच गटात आहे न्हवं आत्ता नाही म्हणजे झिकत झिकत आल्यात
जिकत जिकत आल्यावर पडणारच की फायनल तर पडणारच की पोर्तुगाल आणि ही पडायची शक्यता आहे बघ आता अर्जेंटिना
होय होय.
आ ते न्हवं हो काय उद्याच काय प्लॅनिंग करायलाय काय
बघूया की आता प्लस म्हणलोय की आता बघुया म्हणून कसं होतय टायमिंग तेन मॅच होतय का काय
पाऊस पडला तर मग हा
हं
पाऊस पडला का नाही मग मी काय बाईको बाईको काय राहुदेच म्हणालोय. मग आपण काय जाॅकेट आहेत नव
हम्
हा म जॅकेट घालायचा आणि जायचं. तिथ काय हे असतं की वीस टक्के वीस टक्के तेज
वीस टक्के भरल्यावर
वीस टक्के अल्कहोल असलेला.
मीच नाही रे चार टक्के असते ऐकाय
हा चार टक्क्याच तुशाख मंत न बड इे
तुष्याला काय नावाला घेऊन जाय त रे भिजवाय
तेच के हम् बघा आता कसं कस काय काय इप काश नला नाही लवास का नाही मग शंभर टक्के आपण सकाळी चाल असतो
असे दिवस सकाळी आपण कुठे उठतोय दहाला तर उठतोय आपण
हा मला म्हणले आता तुम्ही कुठंतरी जावा मग तुम्हाला सांगतो
ह ह जाईत नाही म्हणा तर
हम माहेयत सात काल काय लगेच बघा का आता थोड्यान बघाय क
थोड्या वेळ नकोरी आत्ताच वेळ लागते बर थोड्या वेळाला तुला फोन करतोय चार चार वेळेत फोन कर फोन करतो
चार वेत काच्या वेेत
चहा चहाच्या वेळेत
चहाच्या वेळ म तू म्हणो चार चारच्या वेळेत म्हटलं होता चार वाजल्या त सरी
ते नंबर कसा लावायचा माहिती नव तुला कॉपी पेस्ट करायचा त्यात टाकायचा माहित नाही तुला
नाही परवाला कु तररी काही कल नाही मला
त्यात कॉपी पेस्ट डायरे ॅप मध्ये गेलास का नाही तुला एक पहिला टास्क काढयला असतो त्याच्यावर क्लिक करायचं तेथ खालीत की नाही असं हे मोकळे य तेे नंबर टाकायला मग माझा नंबर टाक किंवा कॉपी पेस्ट कर आणि फोन लाव डायरेक्ट कॉलचचा ऑप्श आहे ते कॉलला पण रिंग बिंग काय होत नाही डायरेक्ट उचलल्यावरस कळते असा विषय मला तर आता काल लावला आजला रिंगच झाली ना
हा ह इकडे बी आवाज येत नाही खरं फोन बिन्याला अस
मग दुसतं दिसते काय हा नेट चालू लागते बघ
हो होय नेट वायफाय ला कनेक्ट करायच
चालते चालते ठेवू काय मग हा आता फोन करतोय की तुला अक अर्धा तास तावर अन
चालते चालते तेघ
पंधरा मिनिट असतात मग दहा मिनिट जातात तेवढ्यात
चाल चालत हा
क्यव आहे
हा हा ते
ह